का
हा नमस्कार ताई
नमस्कार नमस्कार आपली आवड
अ आप ते टॉपिक अ पर्यावरणावरती बोलूया
चालेल ठीक आहे बोला
हम्म आजकाल कसं झालंय पर्यावरण बदलत चाललय. पर्यावरण बदलत चाललंय. म्हणजे पाऊस पडत. नाही पाणी पडत नाही. त्याच्यामुळे जशी माणसं बदलत चाललीय हे पर्यावरण बदलत चाललय.
बर
हम् तेच ना
पर्यावरणाची गरज आहे. आता खूप कारण लोक काय करतात. आता हम्म पर्यावरण का कमी होत चाललंय. कारण लोक जागा जागा विकत घेतात मोठे मोठे अ अपार्टमेंट बांधतात अपार्टमेंन्ट बांधल्यामुळे मग आजूबाजूची झाडे तोडतात
तेच ना मग पशु पक्षींना राहायलाच जागा नाही असं त्यामुळे
शंभर झाडं तोडतं आणि एक झाड पण लावत नाही
हो बरोबर एक्झॅक्ट एकदम
कमी होतं मग
हम्म ते तर अह हे केलं पाहिजे ना राखलं पाहिजे ना त्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे सरकारनं काही
हम्म तेच ना तेच करत नाही तस झाड, हा कमीत कमी प्रत्येकाने एक झाड तरी लावलं पाहिजे.
हो ते तर आहे, त्यामुळे पर्यावरण हम्म पर्यावरण कमी होत चाललंय त्यामुळे पाऊस
पाऊस नाही गरमी होते खूप, शुद्ध हवा नाही सगळं अशुद्ध
हम्म तेच
ते शरीर कसं काय होणार
हा ते पण
शरीराला शुद्धा हवाच मिळत नाही ना सगळे अशुद्ध कारण पर्यावरण नाहीच राहिलंय. आणि अह प्लास्टिकच्या पिशव्या वापरतात लोक रोडावर फेकतात. डस्टबिन मध्ये घाण कधीच टाकत नाही व्यवस्थित
हा ते पण
असं त्याच्यामुळे मग ते जास्त होतं ना पर्यावरणाला स्वच्छताही तेवढीच महत्वाची असते ताई.
हो बरोबर.
हम्म कारण आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला तर आपल्याला शुद्ध प्र हवा मिळेल.
हो बरोबर.
पण लोकांना समजतच नाही, लोकांना पर्यावरण म्हणजे फक्त पर्यावरणाचा अर्थच लोक समजून घेत नाही लोक आता या धकाधकीच्या जीवनामध्ये पर्यावरण विसरून गेलेले आहेत.
हा ते
फक्त पैसा कमवायचा बास लोकांच एवढंच बाकी लोकांना काहीच घेणदेणं नाही.
प्रत्येकाने अह निदान त्याच्या जन्म दिवसाच्या दिवशी एकतरी झाड लावलं पाहिजे.
हो. हम्
काही महिन्यातून एक झाड लावलं पण तर काही हे नाही वाईट नाही होत. आणि ज्याला भा झाड झाडं खूप महाग आहेत असं पण नाहीये स्वस्त आहेत ना झाड. ठरून घ्यायचं ना हा चला आज आपण म्हणजे की इकडे फिरायला जाऊ आज आपण एक झाड लावू, आज आपण दोन झाडं लावू असं
हा.
पण लोकांना नाही लोक तोडतील पण झाडं लावणार नाही कारण लोकांना झाडा महत्वाचं नाही माहिती काय महत्व असत आणि मोठे मोठे अपार्टमेंट झाले ते झाले तिथे झाडांची सोय नसते लावून लावून आपण कुंड्यांमध्ये झाडं कितीक लावणारे मोठं मोठं नाही लावू शकत असं छोटेच झाड लावू शकतो.
हा नाही अपार्टमेंट भरल्यामुळे झाडं लावायाला जागा नाही.. काही नाही गर्दी वाढली शहरांमध्ये.
शहरांमध्ये तोडून तोडून अपारमेंट करतात लोक त्यामुळे पर्यावरण नाही. पर्यावरण. त्यांणच्या काही लोकांना पर्यावरणाचा अर्थच नाही माहिती विसरून गेले लोक पर्यावरण हा हा.. चालतं म्हणून आयुष्य जगायचं पैसा कमवायचा. एवढंच लोकांना माहितीये, बाकी काहीच नाही, काय म्हणता बाकी?
हम्..
बर का.. हम..
बाकी काय चागलं तुमचं?
बस ठीक आहे.. प्रत्येकाने खपत खाल्ली पाहिजे हो..
हो ते
वर्षातून मी इतके झाडं लावेल तितके झाडं लावेल. असं प्रत्येक व्यक्तीने तर संकल्प केला ना
तर खूप पर्यावरण राहतो अहो पर्यावरण राखत नाही लोक त्याच्यामुळे पशु पक्षी किती मरत आहे बर
गरज नाही ना मग कशाचीच गरज नाही प्रत्येक व्यक्तीने ठाम निर्णय घेतला पाहिजे.. अरे आपण पर्यावरण जपू आपण एवढे झाडं लावू.. लोकांना काही घेणं देणं नसतं.
तेच काय आहे..
ची मेंटॅलिटी एवढी खराब झाली असेल त्या भयंकर.. त्यांना माहितीच नाही तेच पर्यावरण नाही पाहत एकांत म्हणजे लोक आता स्वार्थी झालेले आहेत.. स्वार्थी..
स्वार्थी नाही म्हणजे खूप स्वार्थी झाले फक्त त्यांचं त्यांना पडलंय.. मग असच ना.. मागच्या वर्षी कुठेतरी जंगलतोड झाली होती जंगलतोडीमध्ये किती पशु पक्षी मेले किती काय झालं
बरोबर..
खूप खूप मेले पशु पक्षी.. मग तेच आता न पाऊस पडण्याचं कारण तेच आहे. पशु पक्षी मेले किती काय झालं किती
बरोबर बरोबर.. कारण काय पशु-पक्षी ना पाहिजे तसं खाद्य नाही. पहिले झाडं नाही प पहिले जुन्या काळामध्ये लोक काय करायचे
आणि तुम्हाला माहिती? हो.. आ आता पण गड किल्ल्यांवरती पर्यावरण राखण्यासाठी लोक खूप हे करता नाही अस म्हणजे जे गड किल्लेवर
हो आ आम्ही पण करतो ना ते गड किल्ले संवर्धन गडावर जाऊन स्वच्छता कोणीच राबवू नये.
राबवणे हो हो बरोबर.
लोकांची घाण करून
आम्ही पण आम्ही पण करतो. आम्ही पण जातो ना इथे रामशेजला
हा हा हा.
भरपूर किल्ल्यांवरती गेलोय आम्ही. तिथे खूप बाटल्या वगैरे पड बाटल्या वगैरे असतात. त्या खाली घेऊन येणे.
कुरकुऱ्यांचे व्यापार असतात.
स्वच्छ पाणी वरती घेऊन जाणे. भरपूर केलं तर खूप हे पर्यावरण कोणासाठी पण लोकांना कोणासाठी झुरायचंच नाहीये. प्रत्येकाला प्रत्येकाचं पडलंय कोणाला कोणाला कशासाठी पाच मिनटं द्यायचं. नाहीये प्रत्येकाला काम करने पैसा कमवणे बसं त्यातच त्यांना वाटतं. खूप मोठी जिंदगी पण आज पर्यावरण रोखत नाही. आपण त्याच्यामुळे ही पाण्याची अशी परिस्थिती आली. पावसाळा असून कडक उन्हाळा चालूये वित
आपल्या पुढच्या मुलं पुढच्या पिढीला खूप हे होईल काय पर्यावरणात
त्रास होनाराय ह्या गोष्टीचा.
खूप म्हणजे खूप एसी शिवाय लोक-
तेच ना तेच ना मग आवताई तेच होतय. पुढच्या पिढीला जर सगळं काही दाखवायचं असल ना तर आपण ते आता जोप तपसायला पाहिजे नाही का?
बरोबर बरोबर. लोकांना महत्व नाही ना त्याच काय करत
तेच तर सगळं उलट झालंय आता किती तुम्ही माझा ऐकाल मी तुमच ऐकल चार लोकं आपले नाही ना ऐकणार.
नाही नाही नाही ऐकणार लोकांची आता परिस्थिती अशी झालेली ना की करू सांगितल्याला सल्ला लोकांना चुकीचा वाटतो.
वाटतो.
स्वतःच्या मनाला वाटेल लोकं तेच करतात.
हो ते तर आहे.
ओ आपण स्वतःच्या अंगणात जरी एक झाडं लावलं तरी भरपुर ये असं.
चांगलं सांगावं त्यांना ते वाईट वाट
बिल्डिंग मध्ये आपण घरं बांध फ्लॅट बनतो. त्यावेळेला बिल्डिंगच्या खाली पण आपण असं थोडी जागा सोडून तिथेही आपण गार्डन तयार करू शकतो. झाडे लावू शकतो पण नाही.
लोकांना उजाव आणि विषय काय आहे. जागेचा येतो ना जो आजकाल एवढे एवढी जागा किती महाग झालीय. लोकांना ती वाया नाही घालवायची. लोकं ती जागा त्या जागेवरती झाडं असतील ते तोडून तिथं अपार्टमेंट बांधतेय. पण ते एकाच झाडाच्या अवतीभोवती नाही मानणार.
नाही ना नाही लोक काय सांगाव आता, जे आहे ते बरं आहे.
तेच वाईट परिस्थिती खूप वाईट हायं.
हो खूप म्हणजे विचारूच नका तुम्ही.
त्यामुळे जमिनीची धूप होत नाही, जमिनीचं हे नीट पोषण पालन होत नाही त्याच गोष्टींमुळे ना?
हो पाऊसच नाही ना आता. या वर्षी कुठे पाऊस आहे.
नाही ना कुठे? कुठे पाऊसच नाही, बातम्यांना बघा सगळीकडे बघा कुठंच नाही दिसत. कुठंच नाही.
तेच ना.
आता बोलताय चोवीस तारखेपासून आहे आता बघू आजची तर वीस या ऊन चार दिवसांनी. आला तर ठीक पण मग ह्या गोष्टी पर्यावरण आपण राखत नाहीये. पण हे सगळं शेतकऱ्यांना तोंड द्याव लागतं ह्या गोष्टीला आणि शेत नोकरीवालाच डब्बा घेऊन नोकरीला जाऊ शकतो. पण शेतकरी शेतात गेल्याशिवाय त्याला खायला भेटू शकत नाही ना.
ते तर आहेच ना.
हम् त्याचं सगळं पाण्यावरताण म्हणे डोळे लावून बसलाय दरवेळेला
आता कसं असतं ना लोकांना कोण सांगणार?
हो ते पण आहे, लोकांना पण सांगेल?
लोकांच्या मर्जीवर त्यांना. दुसऱ्याच्या ऐकून चालायचं नसत स्वतः तू जे करायचं तेच करायचं.
त्याजच ऐकायचं असतं त्यांना.
पेक्षा न कोणाला सागंता आपल्याला ही आपल्यापरिने आपण करायचं. बाकी जाऊदे.
हो तेच बरोबर आहे तुमचं पण.
सांगून बघायचं एकदा बाबा असं नाही असं कर हे तुझ्यासाठी योग्य आहे.
ऐकलं तर ठीक.
नाही तर तू कोण आणि मी कोण?
हा!
जीव तुटतो पर्यावरण कमी होतंय आपल्या पुढच्या पिढीला त्रास होईल. म्हणून मग असं वाटतं लोकांनी केलं पाहिजे बा.
हो बरोबर लोकांनी केलं पाहिजे गोष्टी सगळ्या. पर्यावरण राखणं खूप मोलाची गरज आहे नाही का? त्यात योगदान दिले पाहिजे.
झालं टाईम ताई कट करा तिकडून.
हो हो चालेल.